हॅलो. हल ये नाती हा हो हो. काय करते? ती वात ना चारलाती ना त मला. गरोदर माताचे
नाही लसीकरण हाय मुलांचं
लसकरणाचे
तिथं कोण आवाज करून राहिल तु
ते काय ते काय विकणारे आलेले तिथं बसली होती गरम होत घरात मध्ये म्हण तर सगळे तिथ सगळे येऊन गेले मग उठून आले परत घरात. ते काय म्हणतात ते?
काय?
विकणाारे
हम्म
पट्टे आले पायातले प्ट्या मंगलसूत्र अच्छा नाही तो गरोदर माता चे डाटा अपडेट करत होते ग मले ताईंनी फोन लावून दिलं.
अस आज काही काम केल मग आज काय काम केलं
आज तर काहीच काम नाही केलं. आज कुठच जाणार नाही. आ रोज रोज कुठं फिरायचं म्हणून का आज कुठच नाही गेली फक्त गरोदर माताचा डाटा बी अपडेट करायचे अठरा माता आहे नवी नोंदणी चार आणि जुन्या चौदा आहे म्हणून एकूण आहे त्यांची नोंदणी करायची. अपडेट करायचे वजनंची टाकायचे.
हो माझं तस मी करून दिलेले आहे अपडेट. गरोदर नवीन नोंदणीचे पण अ जुन्या गरोदर मा पच पण चार ज बाकी ये ते म्हणजे लशीकरला नाही आले होते ना त्यांच आता घरी जावं लाग पण मला सामान घेऊन जाताना भेटनार नाही म्हणून नाही गेले.
वजन बाकी ए का
हो बाकी हे त्यांचे ते लसीकरणला नाही आले होते. त्यांचे बाकी आहे
हम्म आनत कायनाहीसगळ सगळे येऊन जातात एक दोनच कुठं कुठ
हा तेच तर एक कुठून कुठ ते गेलेलं बाहेर गावी गेलेले असत असतात ना त्यांचच बाकी आहे शहरात पाच मातांच बाकी आहे.
बस मातांचंब बाकी ये का हं हे अ
आस काही जेवण के नाही
काय केलं
जेवण जेवण.
जेवन केलं आता
तो
मी आज का तूरची डाळ मक्काची बाखर रात्री कायपर फोन नाही लावला रिमा
र तुझ का ते ग माझे आईल ते मोबाईल म्हणजे त्यांनी फोन लावलेला होत ना एक दड तास ते गप्प मारत बसले होते महि झोपून गेली
मी तरी तू फोन लावेल म्हणून वाट पाहिली पाहिली मी पण जो घेतलं मतल जाऊ दरीमा बी फोन घलाना
मग ते गप्पा मारत बसले होते मग असो जपलेली होती म जोपून गेली मी पण वाड केंद्र आणि ते ईपजून येत नव्हतं म्हणून काही लावलंच नाही ना कोणालाच नाही हो दोन जण ते सुनीता ताई आणि कोण अशी परत बोलले तर मी हो त हसून घ पा जवळ एढंच ना लावलच नाही ऐकूच नाही येत होतो म्हणून काही नाही लावलं
दोनच काल केले सुनीता ताई आणि कमलतााई बस एवढंच नाही ते कोणालाच काल नाही केलं झोपून घेत काद्या पाहि बाकी अजून काय चालू आहे रे ना
आह
शेतात नाही केली का
शेतात काही करायला जाऊ न शेतात
यला
झाडू बिडूत मी कसं काय मांडणार झाडू
हा ह दुखते ये नान
तू पण अशी सांगत असते
मंग कचरा बिचरा उचलायला नाही जात का
कसरा काही रोटा मारून दिल्या आणि काही कसरा उचलायच आमचं ते मक्की म्हणजे मक्की लावण्यासाठी ते काही छांान लागते
रोट बीटर
मक्की लावायला ते काय मराठी म सगता नाही येत आहे माझ हम् दोरा ग दोरे काय सांगतात तू
बरा कल्ट करून दिली का
हम नाही
हम्म्
म कि लावण्यासाठी तेे काही ओढतात ते ओढायला गेले असं
काय मात काय म्हणत मला नाही माहिती
हम् हम आता पावरी म बी शिक हे करणार आहे रिमा ग्रुस मध्ये जाईन झाले का नाही जाईन झाली का नाही ग्रुप म
मग
बल का
हो
आज काय खाल्लं तू?
शेवग्याची भाजी आणि मक्याची भाकर.
हम्म. अजून पण आहे का शेवगा तिथं?
नाही ग. मी विकत घेतले होते ते भाजीपालवाला होता ना. त्याच्याकडे विकत घेतली होती. वीस रुपयाची पावशेर.
हम्म. रात्री तर मी मटणाची भाजी बनवली होती रे.
हम्म. पण काय खेकडे होते खेकडे. काय मग कसे काय? अस-
मी मटणाची मटणा बरोबर खाल्ल नाही.
नाही. काही नाही खेकडे बनवले नाही ना मंग मी कारले - विकत घेतले होते ना ते कारले? कारल्याची भाजी बनवली मग. काय खाते नि काय नाही बस. मटन, चिकन वगैरे काहीच नाही. सब बंद.
सब बंद.
होव.
मी तर सगळंच खाते बाबा. अंडे, चिकन, मटन, मच्छी सगळंच चालत.
पहिले खात होते. आता नाही खात खाऊ नाही देत म ते. हा.
त भजी बंद आहे.
भजी कुरडया पापडे बंद आहे.
कशाला?
बनवला नाही तर काय?
बनवून घ्यायचे होते ना? आस काहीच नाही केलं. मग ते बरी केलं असत.
काय?
ते ना बनवाय माझ काय पावसाळा का लगेच थोडे लागणार का? पावसाळा, ऊन तर पडत आहे ना?
हम्म. हा ना. काही नाही विकत घेऊन टाकणार पगार, पगार झाला -
हा. ते पगारवाले बाई ना विकतच घेऊन घेत. त बनवायच नाही.
कंटाळा येतो बनवायला रिमा. खायला एवढ चांगलं लाग- त.
कंटाळा त मला अस काही नाही येत. पण मी - ते माझ्या जे छान हो ते बनवले होते. मी काही बनवले नाही. ते बनवत होते.
मला एकटीला बनवायला कंटाळा येतो. हा ना.
तेच.
बनवून घेते मी सरळ कुरडया पापड पण, पण आसय -या वर्षी नाही काहीच- नाही बनवलं
त्या दिवशी आम्ही पापडे विचारल होत? ऊडदाचे पापड.
हम्म.
अडीचशे रुपये किलो ये आणि कुरडाई -नाही. पापड एकशे तीस कुरडाई एकशे अ अडीचशे रुप मला वाटत ते किलो दोन एक किलो घ्यावं लागेल, पापडी अजून हम् मुंदने गेले मुंदन्याला गेले का मीटिंग ला तवा देऊन टाक
मग चाल ना घेऊन घ्यायचं स मी पण, मला पण घेऊन जायचं ना?
आता तर कडकी लागलेली रीमा, पैसे बी नाही.
बेअर खायला पैसे नाही. जेहर खायला पैसे नि. आता काय तीन महिन्याच एकत्र टाकणार म्हणत होती ती.
माझे पण सगळे पैसे संपले ग, माझे पण होते ठेवलेले होते.
लोणचं फोन भरायचं पण आंबे बी नाही भे ले रीमा आंबे आहे का नाही तिकडं घरी?
अ नाहीये ना आंबे. नाही तर आम्हीच इथं लोन्स टाकलं असतो ना हे, आमच्या घरी पण नाहीय इथं पण कोणीच नाही विकलं, नाही पहिले टाकले होते ते खाऊन. टाकले सगळे, रोज म्हणजे पुरं दिवस लोणचंच खातात. ते मुलं पण, मग संपून टाकलंय. दिवसभर म्हणजे तीन तीन चार चार.
तीन तीन चार चार वेळा खाता का, तीन तीन चार चार तुकडे खाता?
तीन तीन चार चार तुकडे पण काढून घेतात. मग ते पुरतील का मग?
हम का?
लपून लपून काढून घेतात ते. समोर थोडी काढतात ते लपून काढून घेतात. मग डबा अ डबा बघायचो अर्धाच डबा अर्धापेक्षा पण कमी.
हम्म, परत टाकून घ्यायचं. परत एकदा टाकून घ्यायचं म्हणती.
आहे कुठं आंबे बाजारामध्ये पण नाही मिळत ना कच्चे आंबे
पानसे मॉल ला विकता ना. मग ते तर डायरेक्ट फोडून देतात ते तुकडे करून देता.
असं?
पण म फोडायची बी मजुरी पाच रुपये किलो का दहा रुपये किलो काय
असं?
डायरेक्ट आणायचं नाही हे टाकायचं एवढंच का नाय आपल्याला फोडायचं बी नाही काही
हो तसं ऐकलंय मी पण फोडून पण देतात ते.
हा ना फोडून देतात.
गरजे मग चालेल ना घेऊन घेयचं‌ ना म, तसं तर चांगलं राहणार ना?
एवढ्या लवकर नाही टाकणार एक पाऊस पडला का एक पाणी पडलं का मग टाकणार, कारण की उन्हामध्ये खरा जात थंडावर राहिलं का मग थोडं चांगलं राहतं.
हम्म, ते पण चांगलं बा हचाले मग तसच करायचं. हम्म. चलता आहे मग ठेऊ.
हो चालेल.
हो.
ते